हॅलो.
हॅलो.
हा काय झालं मा ते विदाउट गिअरचा हां
गेरची गाडी जमत नाही हीला?
नाही हातातच नाही ना गाडी त्यांनी चालवलेली असेल एकदा दोनदा ग ते गेर समजले नाही बोलतो. परत आता आले हातात मग पूर्ण नवीन चालवल्यासारखीच वाटते. अ पण आणि झा काय मग त्याला सांगायला गेला तो कि गेर गेअरची गाडी आहे म्हणून. अ याच्यावर पेपरवर लिहले. मग त्यांनी असं पत्र टाईप लिहून दिलं एक. की विनंती अ नॉन गिअर गाडी च चल लायसन अ करून द्यावं असं काहीतरी होतं.
हम्म.
त्यानंतर मग गेलो त्याच्या इथ ट्रयल वाइज जिथ आठ काढायचं होत ना तिथं तो बोला लागलाय आणि बर्गमॅन गेर वाली गाडी आणला.
ह ह ह.
नाही नाही तो इथ नाही सर. मागं लिहिलं त्यानी ते चुकून टाईप झालंल मागं त्यानी म्हणजे सुधरून दिलंय म्हणून. ह ठीक आहे ठीक आहे. चिव चिव मारल नाठ सटकग काय नाही एवढं वाटत.
हम् हम
हम्म्म
आ हम् हा
हां
इथच दिदिला सांग. दिदीला सांग. ला हा पाणी पाच असेल पाणी आ
तेजसला कॉल केला होतास की नाही?
आह
तेजसला कॉल
काल संध्याकाळी केला होता. कॉल
हम्म
आता झोपेतन उठलो की तेवा
हम् हमं दुपारच झोपला होता बोलला.
म
बोलत काय सूज कमी नाही येत आहे. दुखत नाही पण सूज नाही कमी येत आहे बोलला.
हम्म मग आज झालं काय सक्सेसफुल मगातचा कॉल
कोना जान हा दिस झाला हो.
आजून तीन असतील ना मग का
आता आता दोन बाकी दोन बाकीे आहेत अजून
हा तिसर चालू आहे ना
हो तिसरा चालू आहे. तिसरा किवा चौथा असेल
झोपता
पाऊस पडायला पाहिजे लई गरमी व्हायला लागलीया.